हॅलो, हां नमस्कार ताई. हॅलो, येतोय आवाज?
हॅलो,
हॅलो,
हॅलो,
हॅलो,
हॅलो,
हॅलो,
हां, मी बोलतेय ताई. हां म्हटलं काय चाललं तुमचं?
काही नाही, चालवेल आता काय एक एक आवरून वगैरे झालं. तर चालू आहे आता एक एक तयारी उद्याची वगैरे सगळं चालू आहे. पाऊस पण खूप हय. कुठे जाणं होत नाही हो पावसाचं.
हो ना, हो ना तेच तर भरपूर दोन तीन दिवस झाले पाऊस चाललाय. सगळीकडं पूर आले. ब मुलांच्या शाळा ना का शाळेना सुट्ट दिलंय?
खरंय, खरंय ना, हो ना पावसामुळे भी ती वाटतेे वो, जरी सुरू असली शाळा तरी नको वाटतं. पाठवायला, की काय कुठे पावसा पाण्याच अडकलं तर मग नको वाटतं ते.
हां तुम्ही हाऊसवाईफच हे का?
हो, हो. हाऊसवाईफच हय. त्याच, हो ना. तुम्ही पण हाऊस वाईफ आहे का?
हां, नाही नाही मी बिझनेस पण करते.
हो का? कसला हो?
अ म्हणजे आपल्या अ लेडीजचाच येतो.
अच्छा, अच्छा.
हम्म, हं ऑनलाईन बिझनेस साड्या, ज्वेलरी वगै गैरे त्याचं पण करते हां आणि हां. म्हणजे हा तीस हजाराच्या पुढे पैसे कमवले पण मग घर बसल्याचे घराच्या बाहेर न जाता. मोबाईलवरनचं आ छान हे. हो, खूप छान हे. म्हटलं आता एक अ
व्हॉट्सअपवरन ते पाठवायचं सगळ्यांना तसं करता का?
अ नाही, नाही, नाही स्टेटस वगैरे ठेवायचे मग त्याच्यावरन पण आहे तुम्हाला जर मग अधिक माहिती ते पाहिजे असेल त्याच्यातून व्हॉट्सअप करू शकता. मला माहितीसाठी हा पर्सनल वरती. असं तर इथं क तसं टायमिंग कमी आहे ना मग आपल्याला मग पूर्ण तुम्हाला मग इन्फॉर्मेशन पण व्यवस्थित अ कळली पाहिजे ना त्याची म्हटलं एकोणतीस तारखेला गुरु पौर्णिमाये तर त्यानिमित्ताने म्हटलं तुम्ही काय करणार ये
मी आमच्या इथे ना खाली स्वामी समर्थांचं केंद्र आहे मग आम्ही तिथे जात असतो गुरु पौर्णिमेला मुलांच त कस शाळेत होतेच गरु पौर्णिमा साजरी व आपल्याला तर आता मी स्वामी समर्थांना गुरु केलेल आहे मग खाली जातो त्यांच पूजा असत सगळ कार्यक्रम असतो आणि ह्या या वर्षी तिथे नवीन उपक्रम केलाय कुठे? हो दिंडोरीला आहे ना हो
पण मग हं
तिथे ह्या वर्षी नवीन अस ये कि लहान मुलं जे आपली मुलं असतील त्यांनी आपल्या आईसाठी आईला आता गुरु मानून तिचे पाय धुवायचे तिचं तिच पूजन करायचं असं खाली ह्या वर्षी आहे आमच्या इथे
तुम्हाला सांगते गुरू पौर्णिमेला आता माझा तीन वर्षाचा मुलगा आहे तर त तो रोज देवाच्या पाया पडतो आमच्या पाया पडतो मग याला पण ये ना गुरुपौर्णिमेला पण ये ना तो दोघांच्या पाया पाय पाय धुवल व्यवस्थित पुसल परत हळदी कुंकू लावेल पायांना नमस्कार करेल परत औक्षण करेल हा आणि
त्याच्या मानाने चांगलंय
ती पण त्यातून जपली पाहिजे ना तर मग औक्षण करेल आईवडिलांचं अ परत मग आम्ही पण त्याला चांगला आशीर्वाद देऊ
हो खरं य
खूप छान वाटतं मनाला आणि गुरुपौर्णिमेचं पण म्हणजे तो दिवस आहे तर त्या दिवसाला आपण आपल्या गुरुला पण अ भरपूर आपला हे अ विष म्हणजे आपण हे करू शकतो चांगल्या गोष्टी सांगू शकतो किंवा चांगलं भेटवस्तू देऊ शकतो आपल्या गुरूंना आणि आपली गुरु एवढं आपल्यासाठी म्हणजे कष्ट करतात आपल्याला शिक वतात किंवा ह आपल्याला हे करतात तर मग त्याच्याबद्दल आपल्याला पण त्यांच्याबद्दल आपुलकी असते नी हा एक दिवस असतो याचा तर त्यानमित्ताने आपल्याला आपल्या गुरुसाठी करा म्हणजे काहीतरी आपल्याला असं वाटतं का काहीतरी आपण करू बुआ आपल्या गुरुसाठी तर आपण करू शकतोय किंवा आता बघा अ हल्ली अस झालेलं कि अ म्हणजे रू वृक्षतोड वगैरे भरपूर होते ऑक्सिजन कमी होतोय तर म आता हा पावसाळ्याचा दिवस ये तर मग आपण आपल्या गुरुला सुद्धा एक झाड गिफ्ट दिलं तर किती छान वाटेल आणि त्यांना पण आठवण म्हणून राहील का नाही वा माझ्या विद्यार्थी त्यानी आपल्याला झाड दिले आपण लावू बॉ याचं
खरे खरं ते बघून फुलं आली का अजून छान वाटेल त्यांना बघून अरे,
हां.
जे खरंच असं असं केलं की, मुलांनाही आपली संस्कृती जपता येईल.
हो, तेच तर आणि अ बघा, आपण वाचन करतो किंवा अ मंदिरात जातो, तिथं पण वेगवेगळे कार्यक्रम असत पौर्णिमेनिमित्त है की नाही किंवा आपण असा पण उपक्रमच ठेवला. की, आज गुरु पौर्णिमा आहे. जस आपण गुरुला देतो. तस व आपण एक मनाशी निश्चय ठेवला की, आपल्या मुलांचे बड्डे असतात किंवा वे वेगवेगळे असे कार्यक्रम असतात, तेव्हा जर आपण प्रत्येकाला एक झाड दिलं तर त्यांनी झाड लावलं तर किती छान वाट ते, हैकिणी असं. म्हणजे एक आपल्याला ऑक्सिजन पण ये होईल, आणि आता कसं वाहनं खूप रस्त्यांवर वगैरे चालत तिथं त्याचं पण हे होईल बो असं. हे की नाही?
खरय खरय, म्हणजे चांगली गोष्ट आहे ती खरं. म्हणजे बाकी काही भेटवस्तू देण्यापेक्षा हे असंच दिलेलं कधीही चांगलं.
शंकर भगवान त्यांना पण खूप मानते आणि मी एक बिझनेस करते. त्याच्यामध्ये पण मग आमची सर, मॅडमे त्यांना पण खूप मानते असं. म्हणजे आणि माझ्यावरचे ज्या मॅडम आहे, त्यांना पण म्हणजे मला असं वाटत की, खरंच बुआ छान आपल्याला गुरु भेटले. छान मार्गदर्शन करतात. तर आपल्याला एक मनातून त्यांच्यासाठी उत्साह निर्माण होतो ना.
हो, खरय. ते वाटन सुद्धा मोठी गोष्ट आहे.
हम्म, असं.
हल्ली हल्ली, मुलांना शिक्षक म्हणजे हल्ली नको असते.
हा.
हल्लीचे मुलं असेल शिक्षक म्हणजे अस वाटत मुलांना, पण आपल्याला अस गुरू केले पुढे असं चांगली भावना वाटते. असं केले ज
अजून काय म्हणता? तुम्ही काय म्हणता अजून? तुम्ही कसं करणार आहे गुरुपौर्णिमेला?
खाली जाणार आहे. अ केंद्रात जाऊ आम्ही. केंद्रातील स्वामी त्याचा अभिषेक असतो सकाळपासून. आत्ताच पालखी येऊन गेली.
छान आहे पण. आहे की नाही. अन् दिंडोरी जवळच आहे ना. आम्ही जात राहतो. स्वामींच्या केंद्रात दिंडोरीला. असं. हम्म, मग अ छान मुलांना पण छान वाटतं आणि मस्त आणि माझा मुलगा पण देवाच भरपूर म्हणजे त्याला सगळ्या देवांचे नावं ब बरे माहिती सगळं व स्वामींचं पण त्याला आवडतं अस आणि आपण मोबाईल वर पण असं छान छान देवांचं त्यांना लावून दिलं तर ते ऐकतात तसच बोलत असतात मुलं पण
बर माझी मुलगी हे लहान तिला ही आवड आहे असं स्वामी समर्थांच प्र हॅलो हॅलो येतोय आवाज हॅलो?
हॅलो!
हॅलो!
हा येतोय आवाज, अजून काय करणार आहे तुम्ही?
अजून काही नाही तिथेच देवळात जाऊ खाली मग पोथी वाचन असतं स्वामीचरित्र वाचतो आम्ही
आणि खाली जाऊन मग प्रसाद असतो महाप्रसाद असतो खाली तिथ दर्शन घेतलं किंवा महाप्रसाद घेतला तस आणि शाळेत मुलांच होतच मग ह्या वर्षी तिथे खाली असा उपक्रम आहे सा मग दहा वाजता आरती ते मग तेव्हा परत खाली जाणार आरती वगैरे केली का मग? ह छान वाटतं असं दिवसभर.
तेच मुलांना पण आपण जरा असं छान छान शिकवलं तर किती चांगलं होईल आज गुरू पौर्णिमा आहे तुम्ही असं करा व तुमच्या? अ म्हणजे अ टीचरला आता आजकाल असं म्हणतात टीचरला टीचरला छान छान बोलून दाखवा गुरु पौर्णिमेचं किंवा छान छान सांग आहे त्यांना किंवा चांगलं तुम्हाला भेट वस्तू देता येईल. ती द्या कारण की तसं टीचरनाना पण असं आठवणीत राहिलं पाहिजे का खरंच माझ्या विद्यार्थ्यांनी छान नाही का आपल्याला भेटवस्तू दिली पाहिजे.
बरोबर, आधी कस ते फुलं द्यायचे पूजा करायचे
हां तेच तर आणि आपल्याला आपण उत्साह असतो गुरुपौर्णिमा आहे लवकर उठू आपण लवकर सडा रांंगोळी करु
हो ते ते तर खूपच छान वाटतं आम्ही घरी आपण असं अभिषेक वगैरे करतो स्वामींचा ते पण छान वाटतं. आ् हा करतो सकाळी लवकर हो.
रोज आहे. तुम्ही अजून काय काय करता?
अ मी मी तर काही नाही घरीच असते मुलीच असतं शाळा वगैरे त्यातच असतं माझं काम दिवसभर तस जातं. तर मग गाण्याची आवड आहे थोडी गाण्याच्या परीक्षा दिलेल्या आहेत शास्त्रीय संगीताच्या म आ्रता त्यात पुढे करिअर करायंच चालू आहे थोडसं असं. की मग थोडस मैत्रिणी माझी स्वयंपाकाची ऑर्डर वगैरे घेते मग तिला थोडी मदत करते थोडं तिचं आहे पूर फूडचा बिझनेस आहे तिचा, तर तिला थोडी मदत करते. जवळच राहते माझ्या, मग असं आम्ही दोघी मिळून करतो थोडंस.
ह ठेवते ताई म आता फोन हा.
ह ह मी करते तुम्हाला.